हॅलो?
हा, हा बोला की.
काय करते?
काय नाही बसले तुम्ही?
मी पण स्वयंपाक कराय लागलोय बघ. ब भाकरी करणार आहे आता, आमटी झाले.
बर, कसं काय वेळ मिळाला?
काय असंच कराव म्हटलं ग. हम्म असुदे घ्या. हो ते निवान्त म्हणलं करायचं कॉल.
हम् हम्
तुझ हम्म
हा तुझा आवाज अडकालाय आणि
हॅलो!
हॅलो! हा बोल. हा येतोय बोल.
हम्म हम्म काय म्हणल सगळी?
होय.
हम्म हम्म. आहे आहे की.
हा -हा -हा -हा.
हम्म हम् काय चाललंय मग?
आणि काय? काय नाही बघ स्वयंपाक- - च भाकरी करायलोय जरा टॅमॅटोची चटणी केली कच्च्या टॅमॅटोची. तुला माहित आहे का? कच्च्या टमॅटोची चटणी
नाही.
आत्ता आपलं घे तेच सगळं. हा. कच्चे टोमॅटो असतेत ना? दुपारचे जेवण होय. कच्चे टमॅटोची पण येते की करायला चटणी
हम् हम्म कशी करताय?
छान होते. आपलं कच्चे टॅमेटो असतेत का नाही ते पातळ पातळ ते चिरून घ्यायचे आणि मग क कढईमध्ये कच्च टमॅटो कांदा चिरून कडीपत्ता, लसूण आणि जिर आणि मिरच्या असं घालून सगळं भाजायचं ते आणि थंड झाल्यावर बारीक करायचं. छान होत्या टॅमॅटोची चटणी त्या करून बघ एकदा.
हम्म. आ?
तूजा आवाज अडकायलाय ग.
च्यात भजी केली.
भजी केलतीस?
हम्, कांदा भ - -
कांदा केलतीस होय तू? कशी केलतीस?
केलती. कांदा कापून ठेवायचा. वा कापायचा. त्यामध्ये मीठ घालायचं थोडस, आणि ठेवायचं तस. आणि पीठ घालायच दहा मिनटान. पीठ, मीठ घालायचं थोडस.